हॅलो
हॅलो, गुड इवनिंग.
गुड इव्हनिंग
तुम्हीं आम्हांला दहा मिनिटं देऊं शकतां कां
ऑब्विियसली तुमच्यांसाठी नाहीं तरं कुंपणासाठी
ओके थँक्यू हो कायं सुरूं आहे तुमच्यां बाळाचं संध्या बाळाचं डाईट कायं सुरूं आहे तुमच्या बाळाचं डाईट कसं सुरूं आहे हम्मं
छानपैकी चाललंय डॉक्टरांनी सांगितलंय त्यांना बाळाचं लाके खिचडी द्यायची म्हणे दोन दिवसं तरी निदांन फ्रूट्स वगैरें बंद केले तिचे
एकदंम छान केलं फ्रूट बंद केले
हम्मं
आणि ई परंत दूधं दही कमी द्या
माझं दूंध मदर फिडिंग जेवढं पणं केली तेवढी चालते मणे
हां
जितकीे ते फील्ड जिते तुम्हीं मदर फिडिंग द्या म्हंणे मदर फिडिंग लंग कंप होणारं नां कांहीं कांहीं पणं नाहीं होणारं म्हणतं
हं
हम्मं
आणि घुटी पणं द्यां तुम्हीं
होव होव
गुटी दिली तरं बांला बाळां सर्दी होणारं नाहीं मधूंन मधूंन नाकांवरती वेखण जायफळ ते उघळूंन द्यां लांवा असं लेपर हळदीचं म्हणजे कंफ असलां तरी निघूंन जातं जाईल
आणि परंत सर्दी लां आंळा बसतो
हम्मं
हम्मं बाकी तुमची फॅमिली कशी आहे
मजेतं
मजेतं आहे चलां सगळे छान मजेतं असो आंता पुढंचा प्रोग्राम कायं आहे जेवणांचा
मी तेजं फ्राईड राईस बनवणांर आहे तुम्हांला बटन
वांव आम्हांला कांहीं फ्राईड राईस ची रेसिपी सांगू शकतां कां तुम्हीं
ऑफबेसली कां नाहीं
होवां सांग
लपैकी अदरक लसूणं ची पेस्ट घ्यायची
आलेलसण हम्मं
हम्मं आणि जी कांद्याची पांत वगैरें राहते
हम्म.
जिथं तुम्हाला वाटलं तर टाका पण मी नाही टाकत मी स्किप करते. खूप जण टाकतात आणि कांद्याची पात वगैरे असती. हा आमच्याकडे तर खालीच आहे कांद्याची पात.
आमच्या इथं सगळं काही मिळतं बीड म
छान आणि सगळं मिळत सगळं टाकता येतं तुम्हाला. मार्केट जवळ असल्या जनी
हो.
हम्म.
आणि मग पत्ता गोबी वगैरे ते टाकायचं. जे आपण नूडल्स वगैरेमध्ये टाकतो ना तसच. शिमला मिर्च वगैरे मग ते छानपैकी फ्राय करायचं मग आपला अंड असतं ना
हम्म.
अंड फोडायचं हे सगळ व्हेजिटेबल नंतर टाकायचे. पण सगळ्यात पहिले अधिक लसूणच्या पेस्टमध्ये अंड्याच टाकायचं. छानपैकी त्याची भुर्जी करून घ्यायची ते वेगळं काढायचं
हम्म.
ते वेगळ काढल्यानंतर ते बनेतना ते करून बघायचे थोड फ्राय अदर कच्चे पूर्ण नई फ्राय करायचे.
हा हा ते काय टाकायचं बटर तूप तेल काय टाकायचं त्याला?
नाही मग इतर टाकते. एवढं काही हे नाही ये माझ.
आणि नंत
त्याच्यानंतर ते झाड नंतर ते मग अंड्याची भुर्जी केलेली असते ती पण डाल तिखट वगैरे सगळं आणि मग ते बाहेर कसं छानपैकी तडका दिला तर राईसला तडतड वाजत. हम्म. तस होऊ दयायच नंतर झाला फ्राईड राईस तर रेडी. खूप टेस्टी लागतो तो मला खूप आवडतो.
कुठला युज करता तुम्ही?
मसाला वगैरे मी खातच नाही आपलं तेच गरम मसाला वगैरे जो असतो तोच.
तेच ना खडा मसाला जे टाकतात
तोच खडा मसाला आपला ह जो बनवलेला असतो घरी तो.
तेजपत्ता हा ओके हा मस्त.
आज ना थंडी आहे म्हणजे पाऊस दिवसभर पडला त्यामुळे काय छान कराव वाटत पण सकाळची पण भरपूर आहे बार रळतय हो तुमचं.
रडत येत तिला काही नही पाहिजे असत हातामध्ये बिस्किट वगैरे तोडण्यामध्ये दिली म्हणती ती.
हम्म मग बिस्किट खेळायलाच नाही द्यायचं जर आपल्याला खाऊ घालायचं नाही तर द्यायचंच नाही.
मला द्यायला.
आं.
बिस्किट वगैरे चालत नाही. पाम ऑइलचे असतात ते. बनवलेले.
हो. तर मग ते खेळायला पण नाही द्यायचे ना. म्हणजे मग बाळाला कशाला? रडायला येणार.
खेळायला दिलच नव्हतं मी. हा बिस्किट खाल्लाय ना. तर ती मला पाहून मागती. म डिमांड करती. दे म्हणून.
हम्म. हम्म, हम्. आता. बाळयत.
तुमच्यामुळे ती जबरदस्ती करते. आज आम्ही ढोकळे पण खाल्ले.
हो, का?
समोरच्या त्या, पूजा भाभीनी बनवले होते. मग दिले आम्हाला पण. नाही. ते द आपली चण्याची. दाळ आणि, तांदूळ दळून आणतात. खूप टेस्टी होतात ते पण.
हो, न ग. मला ती ते मला कोण शिकवेल? कळतच नाही बाई. मला फारच इच्छा राहिली. ते शिकायची, करायची. पण मला ते येतच नाही रेसिपी. मी ना, फक्त सांगते. मी ना काहीच नाही करत. साधं पीठ पण दिलं नाही तीन मला. की हे एवढं घ्या. न तुम्ही घरी करून पाहा. अजिबात नाही.
अरे, मी काय म्हणतीय? मी ना नको काही - काहीच बनवत पण नाही घरी. फक्त त्यांचा इंटरेस्ट म्हणजे इंटरेसच नाहीेये. कोणत्या गोष्टीमध्ये. फक्त भाजी आणि पोळी. घरात तेच असत. आता मी पण, इतके दिवस होते तिथे. नवीन बनवून खाऊ घाल, ते तर नाहीचय तिथं.
मग बाबांना, ती नेहमी- नेहमी. काही - काही करून देते म्हणते. मग काय करून देते ती.
काहीच नाही. भाज्या आवाग म्हटलं त दिमाड कीमन ती बनवून देते.
हम्म.
असं होईल एक - दोन दिवसात असत.
हम, हम्म.
मग तिच्या बहिणीनी आणलं होतं, ढोकळ्याचं पीठ वाटते का? तिने बनवलं होतं मग ते. करायला पाहिजे ना. त्याचं प्रमाण एकदा मला तु ना, ड्राफ्ट करून पाठव. कारण, असं मी विसरत असते. तर तुम्हाला ते एकदम राईट टिंगमध्ये करेक्ट माहिती दे. मला त्याचं पीठ तयार करायचंय. कारण तो नाश्ता एकदम छानय. आता आं. आन परत ना, मला आता हे पण किंवा तू मला ना, एक कॉलमध्ये मी तुला रेसि विचारेल. मी सगळं लिहून घेते. अं.
हॅलो. म्हणजे, अ ते रेसिपी दे मला सगळी. म मी लिहून घेते. बरं, तुम्ही सातू बनवला का? हो अरे होणारं चं नां कारणं ते तांदूळ आहे डाळं मं
आणि स्पंज पणं तांट पूर्ण असं तांट असं भरूंन जातं त्याचं
तांट
आपल्या घरी घोटाळ्यांमध्ये थोडासा बेसनाचा चं करते मी तरं पणं हे पणं खूंप छान होतांत
बेसन जास्तं येतो खाण्यांत हो तो माझ्या एकदंम सुंदरच होतो पणं अं मलां हां
हां पणं टेस्टी लागतो
पणं ते नेहमी नेहमी भिजूं घालणं ते शक्यं ते नसतं नं नेहमी नेहमी भिजूं घालणं नां ते कांहीं परवडतं नाहीं हे इन्स्टंटवाला बनवूंन ठेवलेलं पीठ असलं नां तरं हे छान होतं
त्यांनी बनवूंन ठेवलं असतं एक एक दोन दोन आणतांत हे
हो तेचं नं कोणं आणलेलं आहे संध्या
ती भाभी ढोकला मंग भारी बनवलां नां चार वाजंता मंग कब बनवूं रोशन भैया हां मंग चार बजे बनांना भाभी मंग बोलवलं त्यांनी मलांही म्हणे चालं पणं ही रडतं होती मंग मलां घरी आंणून डॉनला पणं मी घरी खाल्लां
हो कां
आणि छान पैकी स्पंजी असते तसं नाहीं कि कायं हो
हं
घेतील नां मलां सांगजो
मी आंता नां सातूचं पीठ बनवतेय आहे सकाळीं थोडं ओल ठेवलं मी करायंला
आयुष मागतोय सातूंच पीठ करं म्हणतोय निकिता ते मलां पणं मी कसं बनवणांर हो मलां वेळं आहे कां हिच्यां पासूनच वेळं भेटतं नाहीं आहे डॉन बोली की मी करते म्हणे
अगं सरळं सरळं सकाळी करायचं तुमच्यां ते आहे नां फक्तं ते हे नाहीं होऊं द्यायचं कायं हम्मं कायं म्हणतांत त्यांला हे नाहीं होऊं द्यायचं खडे नाहीं लागूं द्यायचे नाहीं तरं कचरा कचरा होऊ शकतो कचर कचर जसं भट्टीत रेतीत भाजल्यांवर
हां पणं मलां इथं घरी भाजांयला तरं वेळं पाहिजे
हम्मं हम्मं
आणि ते एकदाचं जे पाण्यांतून काढल्यांवर त्यांचा कोंड्यावरचा काढांयचा त्यांला छानपैकी हे करायचं त्यांला पणं वेळं लागतो नां कां तुम्हीं डायरेक्ट फ्राय करतां गहूं धुवूंन
इन्स म्हणजे ओले करूंन पुंसून ठेवले कपड्यांत ठेवले ते जास्तं कोंडा कांहीं पद्धतं नसतो तरं कोंडा चांगला निघतो पणं ठीक आहे काढूं राहिली मी कोंडा थोडांफार निघतो ओलसरचं आहे ते पणं कायं नाहीं हो त्या शिकून शेकून शेकून त्याला कडक बनवायची.
तर एनर्जी जाती. पण माझ्यात एनर्जीच नाहीए आता तेवढी. मी करू शकती पण, माझी तब्येत चांगली नाहीये, मग वेळ नाहीये बाळामुळ.
कुठायला काही साधन पण नाही ना ग? मिक्सर मध्ये फिरवाय च ना?
हा त्या दिवशी अमृता काकूना म्हटलं, अमृता काकू ऑन द बाप. अरे बापरे! बा इतकी लेंधी प्रोसेस कोण करील इतकी? का म्हटलं मी तर केलं अस त पणं मुरगळ ते या बाळामुळ.
अ व.
बाळा मूळ मला होतच नाही ए, नाही तर मी किती रिकामे काम करायचे खायासाठी?
हुं. जाऊ द्यात.
हो हो
आता मी दोन अडीच प्याले तांबे गहू टाकले. हा दोनदा करायला लाव.
खूप छान करती म्हटली ती, तिला हेच काम पुरायलेत.
हो तेच आहे. मग मी तू असताना काय केलं?
का बा
काहीच करू शकत नव्हती मी. तरी बरंच केलं मी नाही का? पण तरी मला ही त्यावेेळेस काही काही गोष्टी करायच्या होत्या. पण त्यावेळेस माझ्या तब्येतीने बराच हात दिला बाई मला कारण अ अ. तर मग लय य सक्ती, ते काय असतं आपलच समोर कोणी असतो, तर आपण एनर्जी येतेच म्हणा करायला. पण ते सगळं झाल गेल्यावर, मग नितरत माणूस.
आतासं पीठ आहे सातूच, ते कोणाच्या इथं ते पूजा बात आणलं त म्हणुन. म्हणलं बाप रे बाप खाऊ घालायचं, काल मी डॉक्टर
सांग. हा हॅलो, आवाज कटतोय? हॅलो. हॅलो. हॅलो. ह. हॅलो.